हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का
हा येत येते हम
हॅलो
हा हा हा
क कमी
हा
हॅलो
हा
आवाज येतोय का
हा येतोय ना
ठीक आहे काय करतेस
बसलोय
असल्यास काय
जेवलीस का
नाही अजून
काय?
जेवायचं आभे अबे तू म्हणलंआभ्यस झाला काय? अभ्यास झाला?
तो.
होय, आता बसलाइस होय. होय, काय आणि मग?
जेवलीस का म्हटलं?
नाही अजून.
का?
नाई अजून जेवायचंय आत्ता तर साडेआठ वाजलेत.
हा.
काय केलय जेवण मग?
अ पनीर.
होय काय.
हा आमच्यात तेच असतं रोज.
आ.
आम -आमच्यात तसलचं असतं रोज पनीर
ह पनीर हो का, पनीर कसं करायचं सांग बघु?
पनीर हातानं करायचं.
रेसिपी सांग?
पहिलं पनीर घ्यायचं नंतर म पाणी घ्यायचं
हं.
कढईत टाकायचं
हं.
चटणी मीठ तेल टाकायचं
हं.
टाकलस तेज्यानंतर मसाला करायचा पेस्ट अ टामॅटो आल्ल लसून पेस्ट
ओके आणि.
एवढं करायचं आणि सगळं टाकायचं आणि शिजु द्यायचं झालं पनीर.
होय काय.
हा.
ठीक हाय. हो काय, आणि चिकन चि रेसिपी सांग.
चिकन ला पहिल्यांदा एक कोंबडी घ्यायची
हम्म.
तर ना त्याची पक्कं काढायची, तीच मुडकं कापायचं. चिकन आणलं की धुवून घ्याच व्यवस्थित अं त्याला हळद चटणी मीठ सगळं टाकायचं. तेल टाकायचं चिकन टाक कायच मसाला टाकायचा आणि झालं.
होय.
हां.
मसाला काय करता?
मसाला टाकायचा.
काय असते मसाल्यात?
खोबर असत, मिरची असती, कोथिंबीर असती.
पाणी असत,
हम्म
हम
अच्छ
हॅलो
हां. हां.
आवाज येतोय काय?
हां हां येतोय ना.
काय?
आवाज येतोय म्हणलं.
येतोय ना?
आ तारक मेहता बघीत होतो आता.
होय काय.
हा साडे-आठ वाजता लागत ना ते. हा
जेवता किती वाजता?
जेवतो आम्ही साडे-दहा-अकरा मुंबईला सगळी इकड लेटच जेवतात ना. आतासा चहा पिलाय.
अच्छा.
अच्छा. काय. हम्म पाऊस पडतोय का?
हो आहे की पाऊस. हम्म खूप आहे.
खूप आहे ओके.
अछा अ ह आणि काय?
ऐकू आलं नाही काय म्हनल.
आणि काय म्हटलं? बाकी चाललंय मग?
काय नाही. सर्व व्यवस्थित चालू आहे.
बारावी.
चालू आहे ना व्यवस्थित?
ठीक
हं
आणि काय?
आणि काही नाही.
बाकी सगळं बरं आहे?
हां... मावशीची पोरगी आल्या माझ्या.
हो काय.
ते एइना?
होय काय.
हां...
आणि आणि काय
ह ह
आणि काय. हॅलो,
हॅलो, आवाज जरा कट होत आहे.
ह असू द्या होउद्या येतोय ना आता,
हा येतोय ना.
ओके. बाकी काय अजून,
अ इंग्लिश तर कधवा इंग्लिश
हा येतं ना.
येतं.
हम्
काय येतंय इंग्लिश मध्ये,
मुलींशी येथे भरपूर काळी
कितीविला आहेस तू?
हम्म, दहावीला
काल नववीला होती आज दहावीला गेलीस?
असू द्या
हो
बदलत असते का
काय नाही मग तुमच्यात काय केलं जेवायला?
म्हणजेच अजून करायचंय जेवण चालूय.
हा का मग काय बनवनार आहे?
डाळ, भात
हा
आणि काय
आणि नाही काय
अच्छा
बाकी ओके सगळं,
वा
बाकी ओके काय सगळं बाकी म्हणलं ओके,
हो ओके ओके
तुमच्या येथे म्हणजे जवळच सगळीकडे झाडे बिडे आहेत ना
हाय हाय हाय आहेत ना अच्छा
आणि
हा आणि नाही काय
अच्छा
हा छान छान बरोबर राईट
गेली काय म्हटल त मावशी मावशीची मुलगी गेली काय म्हटल
ह
मावशी ची मुलगी तुमच्या गेली का आहे?
हम
हॅलो, मावशिची मुलगी की म्हटलं तुमच्या गेली काय
हा गेली ना
कशासाठी आलती काय असंच आलती खेळायला होतय
हा हा
जवळच राहते काय तुमच्या इथच होय
खूप खूपच जवळ राहीती त्यांची करच्या बिल्डिंगमध्येच त्यांचा फ्लॅट आहे
ओके
हा
अच्छा अच्छा ठीक आहे चांगलं आहे ना जवळ जवळच आहात म्हणजे
ती तिच्या्याकडे एक बॉडी गार्ड आहे तिला दोनी भाऊ ह हॅलो
हा हॅलो
हा
काय झाले
हा ते जरा कॉल आला होता मला
अच्छा
एक क्लायंटचा कॉल येतो
बारवीला आहात उगाच थापा मारायच्या म्हणून मारायच्या ना उगाच थापा मारायच्या म्हणून मारायच्या काय ब बारावीला आहे आणि कुठलंच क्लायंट
हम हा असच म्हणत होतो मी
खोट उगचच
उगचचं
आणि काय
हा
आणि का म्हटलं
काय
आणि काय म्हणलं
काय नाही
हम्
हम्म
हॅलो हॅलो हॅलो
हा
येतोय काय आवाज क्लियर
येतोय, येतोय.
आं?
पावभाजी
हां.
खाल्ली आहेत सगळी
हो खाल्ली.
बनवाय-बनवाय येते का तुला?
बनवायला होय?
हां.
ते ठीक आहे.
कशी बनिवत्यात?
का करणार आहे काय तुम्ही?
हम्म.
युट्यूब आहे ना युट्यूब वर रसिपी खूप आहेत. त्यातले एखादी बघुन बघ करायची. आणि